हा बोल की झालं का जेवण?
जेवण झालं का? भांडी घेतल्यात बाहेर घासायला तुमचं
हो झालं जेवण. भांडी काही जास्त पडत नाही त्यामुळे संध्याकाळी घासत नाही.
घासत नाही रे हा हा
घासत एवढेच चार ताट आपल्याला कुठे जायचंय सकाळी घासा सकाळी उद्या सगळच पसारा काढायचा हा उठल्या उठल्या आधी घासतोय
हा हा
ना मग तेवढ्या घासून घेऊन तोपर्यंत पाहिजे
हा
का चालूच होते ना
पोरं काय झोपली
होय झोपलेत तुझं पोरगं झोपलं
नाही खेळाय लागलंय झोपत नाही तो लवकर आम्ही झपत आम्ही झोपल्याशिवाय झोपत नाहीतो हा बोला की
लाल बावटाच तू केलंस काय तुमच्याकड कोण केलेय काय
लालबावट्याच अ त्याला बांधकाम कामगारच म्हणतात आमच्या इकडें
हा तेच का आमच्या लालबावटा म्हण
म्हणत्यात काय हा हा
हम्म
नाही ते मिस्टरांनी केलत त्यांचं आणि लग्नाच नोंद घातल्यावर तर लग्नाची नय लग्नाच नाही लग्नाच्या आधी काही तर कशा कोरोनामध्ये प पैसे आले आणि परत काय ते बंदच पडलय त्यांच
कसले पैसे आले
काय माहित कोरोनामध्ये कसले आलते वाढत
बर मध्ये भांडी वगैरे मिळाल त
नाही काय मिळालं बंदच पडलय ते आता ते माझ्या नावावर करायचं म्हणतोय दुसर आणि हा मग त्याला आणि रेश रेशन कार्ड वेगळं लागतय लय काय काय प्रोसेस हाय
असं काय नाही
हां चालतय एका रेशन कार्डवर किती चालतेती एका रेशन कार्डात
चालतय सगळ्यांचं पण शिष्यवृत्ती ते आपल्या मुलां पण जर स्कॉलरशिप पाहे असेल तर एकाच एकाच एकदाच मिळत्या एका रेशनकार्ड वर एकाच रेशन कार्ड मध्ये आपल्या घरातल्या सगळ्यांची नावे असतात नई मग भर सगळ्यांच वेगळं वेगळं कुठं असतय तेव्हा
हा हा
तुझं आणि तुझ्या मिस्टर दोघांच जरी नाववर असलं तर तु तुझ्या मुलग्याला शिष्यवृत्ती एकदाच मिळत्या
एकदाच मिळणार ते मान्य हाय खर त्याचं आक्क पण ते बंदच पडलय ना बांधकाम कामगारचं
रिन्यू करायच असते ते
ते रिन्यू करायला गेलतीत काय ते म्हणजे जे जन फॉर्म भरला त्यान काहीतरी चुकवलाय वाटतं त्यात ते होईन झालंय
हा त्याची त्याचीच चूक हाय ती
हम्
जरवर्षी ते रिन्यू करायच असतय ज्या तारखेला आपण फॉर्म भरलय त्याच्या पुढच्या बरोबर एक म वर्षाला ते संपत मग परत ते रिन्यू करून घ्यायच असतय आता आमच्या हेंच्या मिस्टरांच्या नावावर केलय त्येज्यात फक्त मला भांड्याचा सेट मिळालाय
मिळालाय वय हम्म हम्म.
ह्यांच कामगार मध्येच येतय नई ते कारखान्यात मग त्यावर सगळ्यांनीच केलय. मालकातर्फेच केल्याल सगळ्यांना मग तेवढंच भांडे कालूशीचा फॉर्म भरलाय पण अजून काय जमा झालेलं नई. आता काय होतय काय माहित बघू की, ते बा होय. ते ठरलेली आय ग पाचवीची एक पहिली ते चौथी वेगळं आय, दहावी वेगळं असं आय ग
हा हा.
मिळत्या म्हण, पण अजून तर काय आम्हाला मिळाल नई, फॉर्म भरून पण लय दिवस झालत
हा ते शाळेत पण कायतर भराय लागतय
होय सगळ दिलं की कागदपत्र, चालू वर्षाच बोनाफाईड तेन द्यायच अस तय ग, शाळेकडन लेटर आणायचं असतय ते सई शिक्का मारलेल. आमच्या आमच्या शाळेत शिकतोय असा मुलगा म्हणून
हा हा, म ते जर प्रायव्हेट मध्ये असलं ना जर ते प्रायव्हेट मध्ये असत तर जास्त मिळतय म्हणत्यात त्याला त्याच किंमत हा हम्म कारण आता आपली ही गव्हर्मेंटलाच आयत नई ते जर प्रायव्हेट ला असली तर मग जास्त मिळतय म्हणत्यात. कारण आमच्या मॅडमांच्या मुलगीला तीस हजार स्कॉलरशिप मिळाली होती फार्मसीच्या वेळी
अ हा मग तेच की असं पुढं पुढं शिक्षण उच्च शिक शिक्षणाला जास्त जास्त मिळतं जात्या हा ते प्रायव्हेटच
संबंध नाई वय हा हा नाही ते कराय पाहिजे, करायचाय माझं
हा पुढं पुढं शिकत शिकत आपल्या पोरांचे वर्ग गेले कणी मग शिष्यवृत्ती वाढ जात्या
हा.
असं आय ते आणि तेज्यात आत
स्कॉलरशिपच फॉर्म कितवीपासन भरायचं ते?
आपलं मूल कितविला
हा हा.
पहिलं आपलं खातं असलं पाहिजे पण त्येला कामगार यो पैच संघटनेच हा, मग तिथन मग आपल्याला काय तर भांड्याच सेट आणि एक पेटीचा सेट मिळतोय, पेटीचा सेट काय मला अजू जून मिळाला नई
आम्हाला पण म्हणजे आमच्या दादांच हाय खात आमच्या दादांना मिळाल्यात भांडी
मिळालेत होय दादा म्हणजे उ दीर मग
म त्यांना मिळालेत
मग ते तूच वापरत्यास ना घरात?
रेग्युलर भांडी भरपूर आइत, ठेवलंय तसच, तुम्ही वापराय काढलय?
नाई मी पण ठेवलय सोड चांगली आईत भांडी सगळी
हा आम्ही पण ठेवलय कारण हाय हि माझ्या लग्नातलच आणि एखादी वस्तू काढलं नाही तर शक्यतो आम्ही काय काढलच नाही हाय तसंच आय ते ही आमच्या आत्तींची, आमच्या आज सासूंचीच हायत भांडी
हम्म मग आहे तसच पण ते स्कॉलरशिपसाठी चांगलंय ग बोरांच्या म्हणून सगळीजन काढत्यात. हम्म.
ह.
करून घे पटकदशी तेवढं पोरग्याला येतय भांड्यांच काय पेठी हाय सोड त्याचा काय विषय नय भांडे सगळ्यांच्या घरात असत्यात हा
झाल तरी काय हरकत नाही ना
हा पोरांच शिक्षणाचं महत्त्व आहे ना
थढं बघा त्याच एवढं टफ हाय सगळं हा म्या पण
पुढं काय शिक आपण जेवड शिकल, तेवढ त्याची स्कोलरशिप मिळत जाईल हा परत मुलींच्या लग्नाला मदत मिळत्या
हा.
अस लय काय काय हाय बय त्यात फक्त पहिला खर ते आपलं कामगारच कार्ड पाहिजे
होय ग?
हम आणि ते वर्षा वर्षाला रिन्यू करायला लागत आठवणीन संपलेल असल आणि कुठली तरी योजना आली.
हा.
ते बसत नाही पहिला रिण्यू कराय लागतय
हा हा.
असय, तुझ्या मस्त्रांने कधी काढलेलं?
कधी, त्यांचं लग्ना आधीचय
आं?
लग्न आधीच आहे त्यांचं
मग लग्नाला किती वर्ष झाली?
तीन झाले की पूर्ण
हो मग एवढ्या वर्ष रिन्यू वगैरे काय केलं नसेल ग
म्हणजे नाही ते बघायला गेल त काय करायला मध्ये मग ते डाक्युमेंट सगळं ठेवून आलतेत, मग त्यावेळी त्यानी सांगितलं तुमचं काय तर चूक होत नाही म्हणून पुढ
बर मग?
मध्ये तिथच राहिलं
मग ते कॅन्सल करून दुसरं होतय काढायला?
काय माहित विचारायला पाहिजे ते तस ह एकदा झालं की ते तेच कि
बहुतेक मग तुझ्या नावावर होते बग
हा तेच बघायचं आता त्यांचं बंद पडलं ते मरुद्या माझ तर नाव खर ते कसय काहीतरी काही काही असलं मग स्वतः जाय लागतंय ना तिथं अस?
होय होय स्वतः जाय लागते, काय पण असलं तर दुसरं कोणा क पाठवलं मिस्टर नुसतं गेले तर असं होत नाही
होत नाही तेच कि, आता ते भांड्याच सेट ते आनायला आमचा दादाच स्वतः गेलते आमच्या अत्ती गेलती मुंब्राला पहिला नंतर मग नंबर आल्यावर दादा गेले ते ऑफिस मधून स्वतः लागते हा स्वतः लागते जनी फोटो त्यांनी घेते सही फोटो स्कॅन स्कन काय काय करून घेत्यात
होय लय काई काय डॉक्युमेंट लावचत्यात बांई त्यांनी खर
देणार शासन म्हटल्यावरच तेनि असच देणारे ते
होच कि किरकिर लई असत्य त्यांची बघ लवकरात लवकर करून घे नाही ना थोडे मिळात तर थोडे थोडे असं ते साठत जातात ना भाजलाच
होय होय
लई जणांनी केलेत आमच्या इथे तर भरपूर जणांनी केल्यात
ह
चांगलंय चांगलाय म्हणजे ते काय बंदबिंद होत नाही वाटत कालपासन वरणच आहेत का हा फ्रॉड वगैरे काय असं होत नाही हम्म गॅरंटी घेतात ते लोक माझं पण परवा संपलेलं त्यांचं परवा त्यांनी जाऊन रेवव करून आलेत
हा हा
सगळ्याच कामगारांचा आहे कंपनीतर्फे केलेलं म्हणजे ते एजंटला बोलवून सगळ्यांच संघच केलेलं
एकदम करून घेतले हम्म हम्म को कोणत्या गावाला कंपनी
पोडला गेले
खूप वाढल्यात हा जवळ आहे कि तिथून जवळ आहे काय कुप्पड
तरी जरा हाय चांगली तर हाय
हा तेच की सांगलीतच की
जरा पडतय जवळ म दे कोल्हापूरला आहे बाई केंद्र तेज्यापेक्षा कुपवाड बर पड त्यामला
हा हा
झाली आता दोन वर्ष झालं. न पेटे आम्हाला भांडी पण लवकर नव्हती मिळाली उशीरनच मिळाली.
कधी आता आताच मिळाल्यात आम्हाला पण एक, चार, दोन चार दोन चार महिन्याच्या माग
हम्म चालतय ठेवू काय? हॅलो
हा
हा